बोला की जेवण वगैरे आवरल कणी.
जेवण ये स्वयंपाक झाले सगळं, आता, म्हणजे माझी स्टडी आहे नी. जरा स्टडी करत बसलोय. मग नंतर जेवायचं एक दोन वाजता मुलग्याला आणतो जाऊन.
हा हा.
मग जेवायच आलकनी तो आलकणी मग दोघं बसून जेवतो.
हा हा तुम्ही. माझ पण मुलगा आल्यानंतरच मी पण जेवतो. माझे मिस्टर पण वाडीतच आहेत नी, जॉब साठी मग हॉटेलमध्येच असतात. मग त्यांनी काय तिथंच जेवतात. आम्ही दोघंच घरात असतोय. मग एकट्याला पण जेवण जात नाही. मग तो आल्याशिवाय मी जेवत. तस नाही मग.
हो काय म सासूते तुमची
गावी असतात ते आम्ही आम्ही तिघच इकड
होय काय हम्म हम् आमच्या त्या सासू आहे घरी काय आणि सासू. तो हाय घरी, आम्ही काय नवरा मी माझी दोन मुलं आमची सासू.
हा हा. मग फिरायला कुठे गेलता कणी, उन्हाळ्याच्या सुट्टीत.
उन्हाळा गेलत की आम्ही तर अ आता मी सुट्टीमध्येध पुण्याला गेलत रेस्टॉरंट आम्ही काय केलत रेस्टॉरंट बुक केलं केलत. म्हणजे तिथं वॉटर वॉटर पार्क माहित आहे ना वॉटर पार्क वगैरे जेवण सकाळच्या नाश दुपारचं जेवण संध्याकाळचं पण जेवण असं पॅकेज होत.
पुणेमध्ये ऍक्च्युली मला नाव माहित नाही ते मुंबई रस्त्याला कुठलं तर आहे ते अं मिस्टरन माहित आहे मला त्याचं नाव तेवढं माहित नाही मग तिथं कस हो डे पॅक असतं ते म्हणजे कसं सकाळी गेलं
होय सकाळी दिवसभर थांबायचं आणि संध्याकाळीच आऊट करायचं असं काय तय
हा संध्याकाळचं पण आम्ही असं फुल पॅकेजेस घेतलं हो आम्ही कसो तर संध्याकाळचं पण आता घरी आलग नाही संध्याकाळच्या कारला कट्टाळ येते.
हा
मग एकदम जीवन वगैरे तिथन नऊ साडेनऊ वाजता असं निघलंत पूर्ण पॅकेज घेतलं. तर मी ते म्हणजे आम्ही काय केलं. तर स का पहिला अ नाश्ता गेलं गेलं. की पहिला नाश्त्यालाच गेलं नाश्ता केला नाश्ता करून आम्ही काय कपडे वगैरे काय घेऊन गेल तर ते सगळं चेंज केलं चेंज करून पहिला ते पूल होत एक मोठा त्या पूलमध्येध्ये एन्जॉय केलं सगळी पहिला मग नंतर तर ऍक्टिव्हिटी माहित आहे की तुम्हाला वॉटरर स्लाईडचं त्याच्यामध्ये जायचं तिकडें जायचं इकडे जायचं म्यझिक काय काय असते. ते सगळं ते केलं मग दुपारच्या टायमाला जेवण देतात. आम्ही नॉनव्हेजच घेतलं तर मग नॉनव्हेज ते काय काय का सगळं अस ते सगळ जेवलं हो हो सगळं जेवणाच्या पॅकेज म्हण होतं. ते सगळं मग जेवण झालं तुम्हाला आईक्रीम घ्यायचा आइस्क्रीम खायच त्याच्यात आम्हाला मग ते झालं नाही चार पाच आणि रेड डस ने ते जेवण झालं मग रेन डन्स असते रेन डन्स मध्ये डान्स वगरे सगळ ते करायच मग ते झालं. चार पाच असजता स्नॅक्सण देतात. अस भजी देतात तुम्हाला समोसा आम्हाला भजी त्या टायमाला त्या ह्याच्यामध्ये भजी होत. त्या टायमाला भजी सॉस असं कांदा भजी आणि सॉस दिल त मग ते झालं. ऍक्टिव्हिटी खेळायला जायचं म्हणजे कॅरम खेळा क्रिकेट खेळा.
हम्म
बॉल बॅडमिंटन असंच सगळं होतं तसच आम्ही साडे- सात साडेसात साडेसात पावणे आठ वाज सगळं तसं केलं. करून मग आट- वाजता जेवला जेऊन साडेआठ पणे नऊ वाजलं नऊ वाजता त तिथनं निघलं मी छान होतं गेलता मी पण तिथं सुट्टीत मग तुम्ही कुठे गेलता
ी पण गेलो होतो मालवण कोकण ला गेलो होतो आम्ही गेलो होतो आम्ही मालवणला मग राज्याभिषेक सोहळा होता की नाही त्यात आम्ही गेलोतो सहा जूनला ला आम्ही सहा पाच सहा वाजता निघलो होतो. आम्ही फ्रेंड सगळ्या गेलोतो. काय लेडीज सगळ्या आणि काय ट मुलं असली तर मुलांना घेऊन एक सतरा चौदा सीट तर सतरा गाडी ठरवली आणि म पाच सहा वाजता निघाल सहा वाज निघाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा राजकोटला गेलो होतो. राजकोटला तिथं ते हे आहे शिवाजी महाराजांच देह आहे. ना अ तिथं किल्ला छोटा आहे ति- सिंधुदुर्गचा किला पण जवळच आहे तिथनं मग तिथं बीचवर बी- बीच वर बघितलं बीच वर जर असं हे केलं फोटो वगैरे काढले नंतर मग आम्ही राजोट वर गेलो मग तिथे पर्यटक भरपूर आलते त्या दिवशी राजभिषेक सोहळा हो- म्हणून मग एक मुलगी पण छोटी होती. तसं पर्यटकांच्या मनात एक जण आलेली आणि तिनं ते शिवाजी महाराजांच- ते एक ते लाईन प्रतीपचंद्र ते अजून एक लाईन आहे की ते पूर्ण पोवाडा आहे. ती म्हणून दाखवली छान ती पण बोलली मुलगी सगळ्यांच्या समोर भाषण करत होती तिथे त्या दिवशी आम्ही ते पण ऐकल आणि परत मग तिथलं निघालो मग दुपारी मग वेंगुर्ल्याच्या तिथं गेलो वेंगुर्ल्याच्या तिथं त मग नंतर परत जेवण केलं रिसॉर्ट हॉटेलमध्येध्ये का छोट्या मग जेवलो त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत एक स्टे होत ना सात तारखेला मी संध्याकाळी आले मग सहा सहा तारखेला मग गेलो मग तारकर्लीच्या तिथं अ आम्ही स्टे केला मग तिथं काय संध्याकाळी स्टे केल्यावर तिथं दुपार जरा थोडा वेळ आम्ही बीचवर जाऊन आलो फोटो वगैरे काढले परत संध्याकाळचं रात्रीचं जेवण जेवण पण छान होतं तिथलं आम्ही नान व्हेज खल्लं काही जण मासे खाले व्हेज खाणारे व्हेज जेवले आम्ही काय मग नॉनव्हेज जेवलो मग
हा हा
आणि एक दिवस मग रात्री तिथंच थांबलो दुसऱ्या दिवशी पण पहाटे उठून सकाळी लवकर उठून मग परत बीचवर गेलो जरा मस्ती केली खेळा खेळल सगळ्याजणी आम्ही रीलस थोड्या केल्या आणि मग तिथनं सकाळी सगळं चहा नाश्ता करून मग निघालो तिथनं निघाल्यानंतर मग परत ते काचेच फुले काय कि वैभववाडीची इथं मग ते पण काचे बिज धबधब्या वरती ते बघितला तो बघित लान नंतर दुपारी मग जेव जेवण केलं आणि संध्याकाळी मग परत येता येता व ह्याच्या इथं गेलो होतो आणि एक एक देवस्थान आहे तिथं पण गेलो होतो येतयथ आणि मग संध्याकाळी अ तीन चार चारच्या पुढं मग येता येत आंबोलीचा धबधबा केला तिथं पण त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी ाल सात तारखेला पाऊस भरपूर होता संध्याकाळी कर मग आंबोलीच्या त तर पाणी पण धबधबा पण खूप वाहत होता धबधब्यांचा सीझन होता ना आता
हो हो
आणि जून मैध्ये म्हणल्यावर मग पाणी आणि प्रचंड गर्दी पण होती मग तिथं थोडं चहा नाश्ता कांदाभजी खाल्ली आणि परत मग संध्याकाळी आम्ही निघलो सिटीतून निघलो मग घरी येऊपर्यंत दहा अकरा वाजली तरी पण आणि आपलं इकड नाश चहा लिमिट म असते तिकड पन्नास रुपये कांदभजी साठ ांशे प्लेट आहेत आपल्याकड पंचवीस रुपय तीस रुपये जास् तिकड प्नासय प्लेट आहे आणि छोटे छोटी भजी असतात असं काय पकोडे टाईप
हो हो हम् ते प्रवासचं स्थळच म्हणजे हे असते होते पॉईंटच असते तिथे घेतातच पैसे
हा
हम् आमच्या इथं मोठे असते तसं नसते ते आता सगळी लोक बघायला जाणार म्हणजे त लावणारच महाग
हा तेच क आणि आंबोलीच्या इथं तर काय सीझन तो आता जून ते
परवा जाऊन आलीथे आम
हम तेच आणि जून महिना म्हटल्यावर आ तर त्यांच सीझन जून जुलै पावसाचे हे सगळे तिथंच आहे ना नाही आंबोलीला बघायला आंबोलीच तिथं धबधब्याचं तिथं मग ते जस त्या तेवढं ते महिन्यातच तेवढं त्यांचं नाही आम्ही विचारलं पण त्यांना एवढे कसं काही पैसे घेतात तुम्ही एक एक प्लेट भजीला तर ते म्हणतात आम्हाला पैसे आम्हाला कमवण्यासाठी व्यवसायासाठी आमच्या एवढेच एवढाच सीझन असतोय आम्हाला म्हण आता हे पावसाळ झाला क आम्ही परत स्टॉल लावत नाही पहिलं मग परत नेक्स्ट टाईम नेक्स्ट पुढच्या पावसाळ्याचमचा स्टॉल असतात म्हणले उन्हाळ्यात काय कोण येतच नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यात स्टॉल लावायचा प्रश्नच नाही होय खरं पन्नास रुपये आणि कनी ते आपण स्वीटकॉर्न मध्ये खातो मक्याचे ते हि ते सोल खातो ते ते पण शंभर रुपये ला
हा
शंभर रुपयला आणि पन्नास रुपयेला होय हाफ ग्लास असं काहीत पन्नास रुपया काहीत शंभर रुपये असं होत लई मग आ् त्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी सगळ महागच होतो काय आम्ही काही जेवण एक जाते वळी फक्त नाश्ता आणि काय तर जेवण एवढंच कायत एका टाइमच घेऊन गेलो होतो बाकी सगळं बाहेरच क दोन दोन दिवस आता बाहेर गेल्यानंतर बाहेरच खायला पाहिजे घरातून घेऊन काय उपयोग मग आणि मग ते आपल्यालाच कराय लागते तिथे गेल्यावर पण त्यापेक्षा आपण बाहेरच त्यापेक्षा आम्ही बाहेरच जास्त खण अस पॉसिबलत मग बाहेरच जेवलं आणि त्या दिवशी पण मग चहा पण दहा वीस रुपये चहा पंधरा रुपये वीस रुपये आपल्याकडे दहा रुपये सात रुपये जास्त झाले तिकड पंधरा रुपये वीस रुपये चहा आहे आणि ती मध ् मुळे पण प्रॉब्लेम झालते त्याच्यामुळे पण वाढवले अस झालं आणि मग तरी पण ट्र्रीप पण छान झाली सोडा आणि कसं बाहेर एवढं लेडीज लेडीज फक् जायच म्हणजे जरा रिस्कच असते ना परत गाडी पण ड्रायव्हर चांगले पाहिजेत सोबत रात्रीचा प्रवास असतोय तरी पण प्रवास चांगला पाहिजेत नाही ड्रायव्हर आम्ही मग ते अ कुलकर्णींची गाडी मिळतो शिर्डोनच्या आहे त्यांनी परवा त्यांचीच गाडी घेऊन गेतो आम्ही मालवण परत खरेदी पण केली काजू काजू तिथली आंबा बर्फी परत काय देहीची आंब्याचे काय काही पदार्थ होते परत आमसूल आणला उगळ आणलाय खरे थोडी पण खरेदी झाली तिथं
हो हो हो छान असते आता बघायला मदा
मग असे आणायचे होते खरं आमच्यासोबत जैनांची आहेत ना लेडीज आमच्या मग ते वास येते ना मग चालत नाही गाडीत वास येत ते मग काय आम्ही घेतल नाहीं.
वास येते आम्हाला तर वाटते घेऊ वाटत अस ते त्या असल्यामुळे सगळं स्किप कर
जर ल्यायची तर ती घ्यायची आपल्याला पण तिकडच असं ते ओ तिथलं असते नाही नदीचं पण नाही समुद्राच्या असतात ते तिथे मग ते घे कोरडे आपण अ कोरडं ते आणलं की कसं आपल्याला हित आवर आणि आप आपल्या पद्धतीन करून खाता येते असं हॉटेल टाईप नाही, आपल्या पद्धतीनें आपण कसं पण करून खाऊ शकतो. खर ते कस वासच येत नी लगेच जरा पण हे स आपल्याला तर ते आप पल्याला वा आपण खातो त्याच्यामुळ काय वाटत नाही तर ते जैनाचे लोक खात त्यांच्यामूळ त्यांना लै प्रॉब्लेम हो मग म्हणताय ना आम्ही मग अ घेतलंच नाही मग तसं चालू
हम्म. चालतेय चालते करू का आणि मग करते हां ठीवू काय?
हा.